सला
काय करालाय
पाणीस् का आता सगळं काम आवून जात
होय निवांत बसलाय तर निवांत बसलायसा वाटतं हम्
ह
आम्ही पण आज संडे हाय निवांत हम्म
ह ब
जेवला काय नाही
आता मग अशीच हो नाहीजेवलासा काय सेव झाले ते चटणी पोळी झुमका शिळी चपाती भात बटाटे -
शेंगदाण्याची चटणी कशी करताय तुम्ही?
हॅलो हा
प्रश करता
पहिल शेंगदाण भाजून घ्यायच टेकर भुका जायच नाही त सगळं गवळ भाजायचं आणि त्यात - मग ती बारीक - करताना चटणी हळद त... कडी पत्ता तेल घातलं तर छान होत्या. आणि ते बारीक करायचं झाली चटणी
ह हा....
त का लाग तुचा
सोपेच आहे की.
हम्म म काय केलत जेवायला?
ड्या ची भुर्जी, भाकरी
हम्म.
कांदा चिरायचा. चॉप करायचा बारीक टोमॅटो आणि ते तेलात घालायचं तेलात जिरं आणि मोहरी घालायचं. ची कांदा, टोमॅटो घालायचा. आलं, लसूण पेस्ट असली तर ती घालायची आणि ते जरस क भाजायचं. चांगलं भाजून घ्यायचं त्यात मीठ घालायचं आणि मग चटणी चटणी, मसाला घालायचं. आणि मग अंडी फोडून घालायचं. झालं आणि त्याला हलवायचं.
त्यात म आंड आवडतच नाही.
अस करून बघा ते.
ट्राय करून बघते अस. ह्म्म.
आणि बिर्याणी बिर्याणी एक जमते बघा चांगली.
बिर्याणी कशी करतायसा?
पहिला बिर्याणीचं तांदूळ आणायचं
हम्म.
शंभर रुपये किलो हा
हम्म.
ते आणि खडा मसाला आणायचा. पाणी बॉईल करायचं त्यात पाणी म्हणजे - ठेवतोय स बॉईल करायला तवाच त्याच्यात खडा मसाला टाकून ठेवायचा जरासा एक चमचा भर तेल घालायचं आणि मग त्याच्यात ते पुदिन्याची पानं परत जराशी कोथिंबीर घालायची.
हम्म.
फ्लेवर साठी वास येतोय चांगला म्हणून आणि एक अर्धा लिंबू पिळाय चा आणि पाणी उक उकळायला ठेवायच आणि उकळ उकळल्यानंतर जरा थोडा वेळ तांदूळ भिजत घालायचं. आणि ते तांद तांदूळ तो पर्यन्त फुलतय. मग ते तांदूळ त्या पाण्यात घालायच. मग ते उकळून घ्यायच आणि एटी पर्सेंट शिजवायचं.
हम्म.
आणि ते काढून घ्यायचं भात
हम हम्.
आणि मग दुसरीकडे चिकन घ्यायचं. दही घालायची, आलं, लसूण पेस्ट घालायच. परत पुद पुदिन्याची पेस्ट घालायची पुदिना, कोथिंबीर बारीक कुरून. आणि ते कांद्यात कांदा तळलेला असतोय ते घालायच. चटणी, मीठ, हळद घालायच, बिर्याणीचा मसाला घालायचा. गरम मसाला घालायचा आणि ते अ सगळं मळत्यात अर्धा लिंबू पिळायचा आणि एक अर्धा तास ते मॅरिनेट करून ठेवायचं.
हम्म हम्म.
मग ते अ नंतर मोठ्या पातेल्यात तेल गरम करायचं त्याच्यात तेअ मॅरिनेट केलल सगळं घालायचं आणि नंतर तर ते चागलं जरास पाणी घालुन शिजवून घ्यायचं चिकन
हम्म हम्म.
ते भातात मग शिजत नई
हा, हा, हा.
मग तेच शिजवून घ्यायचं आणि मग गॅस जरा बंद करून खाली ठेवायचं. आणि मग ते लेअर लेयर तयार करायच पहिला खाली चिकन घालायचं खाली चिकन घालायचं कारण ते करपतय आणि मग भाताच एक लेअर घालाय चा त्याच्यावरती तळेला कांदा कोथिंबीर टाकायची कलर टाकायचं आणि मग चिकन चिकन वगैरे टाकून दुसरा लेअर टाकायचा.
हम्म हम्म हम्म तुमच्या रानात काये?
मग बिर्याणी
हो हो लइच झणझट करायला
काय?
लईच काय काय कराय लागतयं
होय दीड दोन तास लागतात करायला
हॅलो.
हॅलो काय म्हनलात? ह
वेज करायला लागतय आणि मला नॉन व्हेजच एवढं जमत नाइ करायला वेज मध्ये ते सगळं
हम्म मग व्हेज मधे काय करता?
य काय पाहिजे ते युटुबच बघुन करतोय
पिटला वगैरे केल तर
काय?
एकलं जाऊन आलासा का?
ट्रीपला कुठ ट्रीपला नाही गेली ह्यावेळी.
मी म ते गेला नाहीस का?
कुठ?
सुट्टीमध्ये गेला नाहीसत काय?
ते
हॅलो आवाज ये ना.
सुट्टी व मला फिफ्टी आहे पण
कानग
हम्म आयते जमेना गेलो नाही यावेळी कुठ.
हेच अर्धी कुठे गेले अससताना फिरायला?
हच्या आधी मागच्यावेळी रायगडला गेलतोय.
होय भारी अलीकडे
आ
रायगड आणि कुठ गेलता.
रायगड परत महाबळेश्वर, पाचगणी त्याच्या आधी सिंधुदुर्गला प्रतापगड पण हाय. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, गणपतीपुळे मालवण तिकडच कोकण भागचं चांगला वाटतो.
हो फिरायला कोकण भागचं चांगलं हम्म
हा
हम्म
तुम्ही कुठ गेलता का नाई.
आम्ही कुठ नाय गेलो यावेेळी
का
हम्म कोणं नाही सोबत यायला आत
फ्रेंड्स पण एवढ्या काय जास्ती इंटरेस्टेड नसतात.
काय म्हंटला
फ्रेंड्स पण एवढ्या सोबत नसतात म्हणजे इंटरेस्टेड न फिरायला जाण्यासाठी
काय म्हणला?
फ्रेंडच्या सोबत
आम्ही नाही हयाच्या आधी गेलेलो की ह्याच्या आधी एक धबधब्याला गेलतो सवत पाड्याला. पावसाळ्यात मागच्या पावसाळ्यात गेले
पण मी काय बघाय नाही.
मस्त आहे ते. तिकडं गग्गनबावड्याच्या तिकडं हाय.
अ
आणि काय चाललय म
काय नाय, आज निवांत आहे, आज संडे हाय.
झोपत नाहीसा का दुपारचं
दुपारच झोपतोय की, आता तुम्ही फोन केलायसा म्हणून झोप
कमी केल्यासा हो
आं
हां हा
तुम्ही झोपत नाही काय?
हॅलो
हॅलो
तुम्ही झोपत नाही काय?
झोपतोय आता झोप याय लागलय मलापण
प टीव्ही बघालाय का काय?
टीव्ही नाही टीव्ही बंद किल्या झोपलाय ते बाहेरच्या काकूच
हा हा.
त्या मीर
टीव्ही वर काय मालिका आता काय खास नाहीत.
व्हय आता सगळ्या त्या जुन्या संपल्यात आणि सगळ्या नवीनच आल्यात त्यामुळं काय बघूच वाटत नाहीत.
कसं कर ग तिकडन.
हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो.